हॅलो आवाज यायला
हो या माझा यायला
हो यायला लागला
झाल का जो
नाही जेवण नाही झालं अजून
कौऊन कौऊन उशीर
अं उशिराच जेवण राहते एवढ्या लवकर नसते ना जेवण भुकच नाही लागत हां आरामाने चालू राहते
अच्छा काय चालूय
काय नाही बा आराम आहे बसून हाय ड्युटीला जायचं नाही सईपाक वहिनीन केला.
म तुम्ही काय केला.
आम्ही बसलो होतो त्यांच्या पाठीमागे
मग ताईचच नाव खराब करायचं का तरीपण सईपाक करत नाही असं नाही तसं नाही.
हो मग करनार लागते कामच राहतात ते
आ
हम्म
हो ते तुमचे जन्मसिद्ध हक्क आहे ना
हां मग ते करणच लागते.
हो हो बरोबरे
मंग कायत
ताईच्या मांगे बसून ताईला सांगाव लागते हे असं कर गं तसं कर गं करायचं नाही असं.
लहान राहील्या न त्या आता
अं हं
लहानेत ना त्या
नाही नाही मी लहानउना त्याच्यापेक्षा
म्हणून मंग लहान आहेत त्या त्यांला सांगावच लागते.
हो
तुम्ही झाल्या आता मोठ्या
हो मंग कायत नंदा झाल्या ना मग
हो
नंदा झाल्या ना मोठं होतीच
हाव
म
भाज लागते ओठ
एवढं पण मोठं नका होऊ
बर ब
मा मागची ठेऊन पुढची वाजवले पाहिजे म्हणून
हम डबल ची का
हाव
तसं होईल का?
काय सांगता येत नाई
हो ते बी हाय म्हणा भाऊ सुधे नाहीचेना
हे हिंडून फिरून भावर कायेत काय
हम भावाला काय तुम्ही तेच तेच मेन पाया राहते ना
पाय हालेल बर का
अ
पाया हल्ला कि अ सांगता येत नाइ.
घर हालते म्हणूनच त म्हणाला लागल ना मग डबलच बी पाया हाल्याच्या नंतर तर मग घर काय राहणाराय.
आव
मग पाया मजबूत राहिला काही घर हलत नाही.
पा पाया निघून जाईल घरातून मा बायकोला त्रास देता का?
ते होतेच.
ह
ते होतेच.
तेच म्हणलं बाहेर निघून जाईल घरातुन.
ते तसं होऊ शकते बा काही सांगता येत नाही गॅरंटी नाही घेऊ शकत.
हो.
हम्म, काय सांगा. कोणाच मग काय तर गॅरंटी नाही. नो गॅरंटी आहे त्याची गॅरंटी नाही, वॉरंटी नाही त्याची.
नाही वॉरंटी हे फक्त गॅरंटी नाही.
हम्म, हम्म, गॅरंटी नाही देऊ शकत. कवा काय हेरिन, कवा काय नाही.
हम्म.
त्याच्यासाठी मोठं होत नाही.
ह हं.
लहानच राहा लागते.
हाव.
मग कायत लहान राहिले की होते बराबर. मग गॅरंटी राहती.
बरोबर. बाकी काय चालू आहे?
बाकी काय नाही बरं आहे. तब्येती, गिबेती कशा आहेत तिकड?
सगळ्याच्या चांगल्या आहेत.
सगळ्याचे चांगले आहेत त्या का?
हा, आ..
पाऊस.
पाऊस रात्री झाला थोडा.
हाव का.
मला होता लहान लेकरा सारखा अन गेला.
थोडा पडून.
हो.
इकड तसं झाल आभाळ खूप राहायला लागलं डबल ऊन पडायल ळा जाऊन मग पाऊस आला थोडा, थोडा. गमी जमिनीची वाफर ही निघना गेली.
प निघत नाही सध्या आता जोपर्यंत सोयाबीन कापायला येत नाही तोपर्यंत.
ह. पण सोयाबीन येण्यासाठी बी पाणी पाहिजेना.
नाही तेवढा येते की.
तेवढा येतेका?
एवढा पडतो.
पिकं मराहिले ना.
ह सोयाबीन निगेपर्यंत येतो. नंतर मग
मग नंतर एकदाच पूर येते. ते वापच निघून काढते सगळीतिची.
सगळ्याची वाफ निघून काढते मग ते.
हा.
पिकायचीच नाही सग सर्वांची काढते.
हो आता पाऊस नाही पडला आता सणाईच्या वेळेला पडल.
हो
नन काव
मग कोणाला कुठं जाऊ देत नाही येेऊ देत नाही
हो तसच होते तच राहते मग सणस सगळे पाण्यात गेल्या हरशी नाही का दिवाळी गेली पाण्यातच राखे बी पाणीत
ह या वर्ष दिवान द मला तर वाटत डिसेंबर महिन्या पाण्यातत घालते
ना हो नोव्हेंबर महिना्यात आहेत दिवाळी यावळेस
आणि डिसेंबर महिना पाण्यात घालत मग
हो नोव्हेंबर आहे अ याची त्याच दिवाळी नोव्हेंबर महिन्यात ऑगस्ट महिन्यात एकदम लास्ट ला गेली राखी बी
हो
काय तर सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यामध्ये दिवाळी हे देव्याला गणपती आले सर ना ते अधिक मास असल्यामुळे वाढलेत ना
हे आहे गणपतीच द्याच काय नाही आपल्याला ह ते आले काय गेले काय
ह काही नाही का
काही नाही
कनमडळ किंडळ नाही का तुमचं
आमचं मंडळ नाही गणपतीचं मंडळ नाही
हम्म
गणपती ते हम
म्हणूनच काही नाही गणपतीची तमस
हो
फक्त पहायला जायचं ना महाप्रसाद असला तिथं खायला जायचं का
ते पण नाही
पाहिला नाही खाला नाही का
पाहिला नाही खायला नाही
घेऊन यायचा महाप्रसाद असला तथं
नाही मी फक्त गेल गेल्या वर्षी ते बहिणीच्यान गेलं होतं फघत नाही तर कळत जात नाही
हो का काय खायला भेटलं मग
अरे म ब म बहिनीला खिचडी खायची होती ते ज महाप्रसादची
ह मग काय खायला होतं तिथं
सगळे मंडळ फिरवले मग मला
हो का
हम्
भेटली की नाही खिचडी
भेटली खाली म बहीणीन
खाली क ती ना आम्ही गेल तर बा एका ठिकाणी गेलो तिथं लई चांगलं जेवायला राहते लई चांगलं जेवायला राहते नेमकं वास जात नाही पोरीच्या नाद्या नादने गेल लय चांगलं राहते लय चांगलं राहते करून तिथं गेलो तिकट जाळ बेसन
य दुप्पटणीघायचं बेसन तिथं
काय करावा आलो वापस थोडं थोडं खाऊन लय चांगलं राहते लय चांगलं राहते करायल ते तिकट जाळ बेसून होत. काय ऑप्शनच नाही काय दोन दोन घास खाल्ले आलो. तिकट एक तर आधीच जात नाही.
हो
त्यामुळे
तिकट खायला पाहिजे पण
नाही तिकट जात नाही भाऊ खाती मग एक असे चटणी घेऊ घेऊ खाती.
हो का
हो फेकी डाळ केली कि त्याच्यातच चटणी टाकते खाती. त्याचीतच खाती चटणी टाकू लय तीखट खाती.
आणि तिकट खायला पाहिजे तवच तर तिकीट बोलणे
तिकट जास्तीत तिकट काय करायचं नाही तिकट खाल्ले की शांत राहते का माणूस
नाही
मग तिकट खाल्ल्यान तिकट होते माणूस म्हणून तिकट खायचं नसते जास्त.
मला तिकटच आवडतं जास्त.
हो का तिकट असाल तुम्ही
हो
हम् खूप आहे नाही का
हा खूप आहे.
हो का बरबर मग काय चालू आहे बाकी
बाकी काहीच नाही आता टम हलागि जायचं काम आहे फक्त
हो का
हम नाही अकरा वाजले ना
हो अकरा वाजले
हा आता तयारी केली की जायचंय ड्यूटीवर
हो.
हा
तयारी केली की जायचं.
ड्युटी मु ते कॉल कमप्लीट होत नाहीत काही नाही जे घरी राहतात त्यायचे तरी होतात.
हो. त्याचे होतात.
ह
हम तुम्ही बी राहायच ना घरी मग
मण ड्युटी कोण करणार बहिणी काय मला पैसे देत नाही ना
नाहीत येत का
ह
मागायची ना काढून घ्यायची
बेन पैशासाठी कॉल केला की कॉल ठेवून दिस
हो का बरं आहे मग पैशसाठी कॉल केला ना कॉल ठेवून दिस तर म्हणल्या ना-
हो
हा त्याला फोन करायचा कॉल पैशासाठी गेला म्हणून सांगायच नाही बोलायचं बोलायचं आणि टाकून नयचं मग-,
तरी टाकत नाहीत मग पुन्हा कॉल होत.
हो का हो का
हा
आग हय जाव हनिमम
लइ
ह् पैसा मागला की देत नाही तर
हम् बा
ते कुठून आणबताचा पैसा
काम करतात ना
मग काम करता तुम्ही बी तर काम कर सग हे चळ मग तुमच्या जवळ नसते का कसं काय पुर ते खर्चच नाही तर तुम्ही खरचता एक्स्ट्रा चा
म पैसा खर्चासाठीच तर कमवतो आपण
मग न टायमार कामी येते ना मग ते खर्चत नाही मग त्याच्या कामोकामी लावतात ते तुम्ही कुठं बी हिंडा तिकड जा तिकड जा तर थोडी जातातात तशा
त्या जात नाही का कुठं
ना
त्याचा पैसा आमच्या काामी नाही आला तर कोणाची येणारी
का कामी नाही यायला तुमच्या पण कमाऊंट ठेवतात ना ते
आमच्या कामी आला तरव तो पैसा
हो का नाही तर
नाहीयत नाही.
पैसा नाही का मग ते त्यायच्या कामी लावल्यात ना मग वेळोवेेळ घरात द आता तुम्हाला देत असतील. वेळोवेेळी अस थोडी ह देतात नाही.